हो
ह नेटवर्क मध्ये ये झाला म्हणजे नेटवर्क आहे ना नेटवर्क
ा होज प्लस
अच्छा त मी
हो ना काय काय माहिती याच पण मला आता भीतीच वाटायला लागली
न गे हगन बरब
आज नाही ग आज खरंच खूप मोठा डिसमूळ झाला माझा
हो ना मला पून असं वाटलं नव्हतं कारण तू खूपच गेले होते ग आणि एवढं
पाच सहा हजार पर्यंत तर म्हणजे पाहिजेच होते कमीत कमी काढून ठेवलं हो तेवढं बघ ना किती हे आणि नाही ग आजपर्यंत माझा असं झालं नाही म्हणजे मी जेव्हापासून वर्क करते ना
त्यापास मला म्हणजे भेटलंय व्यवस्थित दहा पर्सेंट डिडक्ट करून वगैरे
हा
हम्म
ददच
जाऊ द्या आता काय हो ना आणि काय जाऊ दे आता काय बोलायचं नाही आर्थिक नियोजन करायला लागेल होता
एका गणाने ऐकायचं आता एका गणाने सोडून द्यायचं विचार करायचं
हो हो तेच करावं लागेल मग काय तर हम्म सगळं डोकं खराब होतं त्याच्यामुळे
हा ना पण काल म्हणजे एकवडा पूर्ण आपला दिवस एवढा छान होता ला एवढे सगळे हॅप्पी होते खूप आढत होत आणि आज एकदम सगळे शॉक झाले
हो ना मला तर म्हणजे ते मेसेज पण बघूस वाटे ना आणि काय रिप्लाय करावा तेच कळत नाही अस झालंय माझं आतादी पण मला वाटलं त्या ग पण भेटेल असं पण जाऊ द आता काय बोलायचं तर काय नाही
जाऊ दे आहे बदीी देव बघतोय
हो तेच ना मग का दसर जाऊ दे
पण असं खरं असं एखाद्याला म्हणजे एवढे लोक मेहत आहेत ना काही लोक म्हणजे काही कामं तर असं लुबडावं नाही मला तरी वाटत लोकांना म्हणजे त्या प्रत्येकाचा माणूस कस तरी काय टाइम अऍडजस्ट करून माणूस काहीतरी करत असतो आणि त्याच्यातुन तुम्ही त्यांना हे करत असाल तर मग काय.
हो ना तेच ना अगं किती मेहनत घेतली होती आता आणि आपण एक एक मिनिटासाठी हे कर तो नाही का की एक मिनिट होईल तर म्हणजे आपण काउंट करत राहतो मी तर मला तशीच सवय की एक मिनिट झालं आपलं काम की आपण म्हणजे च काय झालं काय नाही आणि यांनी एवढा मोठा आपला लॉस केला तर म्हणजे खूपच वाईट वाटलं मला खरं तर ह काय नाही बाई ठीक आहे तेच आज पूर्ण दिवस खराब गेला माझा आणि त्यातल्या त्यात माझा आज उपवास आहे.
अरे बाप रे.
तर काही बोलूही शकत नाही.
गुरुवार असतोय तुमचा?
हो गुरुवार करते ना मी.
अच्छा माझे पण मित्र आदि खूप करायचे का सोमवार गुरुवार शनिवार. आणि आता एक पण उपवास नाही म्हणजे चतुर्थीच पकडते पण त्या चतुर्थीला पण प म्हणजे सारखशी भूक लागते आता सवयच नाही राहिली.
हो हो बरोबर. माझं पण म्हणजे आधी मी खूप उपवास करायची खूप म्हणजे खूपच अधिकचा महिना माहि ती असेल ना तुला अधिकच्या महिन्यात मी लग्नाच्या आधी एक एक महिनाभर पूर्ण एक वेळेस जेवण करायचे आणि उपवास करायची.
बाप रे तिन अधिक महिना तीन वर्षानी येतो ना मग तीन वर्षनी करत होता का तुम्ही?
हो तीन वर्षांनी एकदा करायची. आणि सकाळी लवकर उठून त्या म्हणजे गार पाण्याने आंघोळ करून महादेवाच्या मंदिरात जाई. ची मी.
बा
हो. म्हणजे आधी खूप मला उपवासाची वगैरे आवड होती लग्नानंतर थोडं कमी झालं आणि आ ता तर अशी परिस्थिती झाली ना माझी की उपवास केलाच जात नाही माझ्याकडन काहीतरी खाल्लंच म्हणजे खाल्ल्याशिवाय आता एक वेळ सोळायचा जरी उपास असेल तरी मी फराळ वगैरे करत राह ते.
बरोबर आहे माझं पण म्हणजे माझं चालूच असतं उपवास आता चतुर्थीच असते. पण तरी पण चतुर्थी पण आधी करायची आ ते पण सारखं खायला म्हणजे खिचडीस बनव किंवा काहीतरी चालूच असतं तोंड चालूच अस उपवासता लवकर अस हे ना होत लगेच भूक लाग झोपत असल्यानंतर माझी श्रावण असायचं एक टाइम जसं तू अधिक म्हइन्यात ना. तसं मी श्रावण करायची आता नाही आ ते पण बंद केला आता फक्त नॉनव्हेज नाही खात तेवढचं असतं.
आणि सोमवार वगैरे करते की नाही मग श्रावण महिन्यातले वगैरे.
हो हो ते करते ना श्रावणी सोमवारच तो माझा.
अच्छा मग ते कसे करते एक वेळेस सोडायचं कि फराळावरती?
नाही मग रात्री डायरेक्ट जेवण.
जेवन रात्री हम्म हम्म. अच्छा माझं पण तसच आहे म्हणजे एक वेळेस सोडळायचा होतो. काय उपवासाच बोलायचं काय.
नाही नाही हा म्हणजे काय बोलू शकतो आपण असं काय नाही कोणते तू बोलू शकतेस म्हणजे काय कधी कधी वाटत की आपण उपवास केल्यानंतर म्हणजे आपल्या पोटाला महिण्या महिन्यातून एकदा तरी आपण आराम दिला पाहिजे माझं तरी म्हणणं. म्हणजे माझे मिस्टर तिथे बोलतात त्यांचं कसं असतं ते तर तुम्ही तिला काहीच खात नाही काहीच नाही म्हणजे फक्त नारळ पाणी पितात. चतुर्थी पण ते ते म्हणतात की मी असं देवासाठी नाही करत मी माझ्या पोटाला आराम देण्यासाठी मी उपवास करतो की त्याला काहीतरी एक दिवस आराम. पाहिजे म्हणून ती उपज करत असते
हो मला वाटत ते आरोग्याची काळजी घेेनारे जास्त वाटतात तुझ्या बोलन्यावरून तरी अट म्हणा ना अ अ आमच्या घरी पण नाही त्यांचाच शनिवार वगैरे असतो पण ते म्हणतात की मी करेल पूर्ण दिवसभर उपवास पण ते मला बरोबर नाही वाटत मी त्यांना सारखे सांगत असते काहीतरी खा काहीतरी खा म्हणून मागे लागत असते
हा आणि निर्ज लाव एखादशी असते ना ती वर्षातून एकदा येती वाटते जून महिन्यात असते ती तर ती तो उपवास करत
थोडा मध्ये मध्ये र खरखर खरखर देतो अच्छा
हा हा ह आता येतोय ना व्यवस्थित
हा आता येतोय मध्येच अस येतो आहे तो अस आवड मला ते वाटलं कि घोरण्याचा आवाज येतोय की काय नाही
तेट ते
अच्छा अच्छा ठीक आहे
हॅलो हा हा तू सांग आता
हो तेच आपणे आता उपोस तर सगळ्यां सगळेच करतात म्हणजे प्रत्येकाने उपोस म्हणजे आज कुणाची मनाची श्रद्धेच आहे खर तर ज्याला ज्याला मनापासून वाटत तो माणूस उपज करतो आता ज्याची त्याची श्रद्धा आता कोणी अ स्वामी समर्थांना मानतो तर कोणी समर्थांना तर कोणी कृष्णाला मानतो म्हणजे प्रत्येकाचं असं एक ध्येय असतं की आपण याची पूजा करावी त्याला आपल्याला आता आपण गणपती बाप्पाला मनापासून मानतो म्हणजे सगळे देव तर खरे एकच आहेत आपण त्यांना असं विभजन केले खरंत आपण देवांचं कि हा देव वेगळा तो देव वेगळा हा मंदिर वेगळा पण खर तर सगळे देव एककच आहेत असं मला वाटतं
हो हो ते नक्कीच आहे आणि ते म्हणतात ना की कृष्ण आणि राम हे एकच अवतार होत म्हणून आणि आता तर सध्या म्हणजे अ बरेच जण तुला पण माहिती असेल की म्हणजे शंकरजीची भक्त ते जास्त करायला लागलेत आजकाल ते काही शिव माफ कथा वगैरे आहे ना ते लोकांना म्हणजे भरपूर विश्वास बसायला लागलाय आणि असं नाही माझं पण विश्वास आहे त्याच्यावर मी पण भरपूर विश्वास ठेवते वगैरे मी ते कथा वगैरे पण ऐकते ते पंडित प्रदीप मिश्रा जे आहेत ना.
हम् हम्म हम् माहिती ऐकलंय हो ऐकलं ऐकलं.
हा हा त्यांच्या कथा वगैरे पण ऐकते मी आणि खरं असतो बरं का ते. म्हणजे आधी मला पण वाटायचं की खोटं आहे पण इ ते म्हणजे- अ पूर्ण कथा वगैरे ऐकली आणि ते लोकांचा अनुभव वगैरे बघितले ना. तर वाट. खरच की आहे नाहीतर आजकाल कस भरपूर असे बुवा वगैरे फसवणारे आहेत ना.
हो आताच्या म्हणजे आता. गात तर बापरे म्हणजे काही लोक नुसते हात बघून पण किती पैसे काढतात अगं म्हणजे किती लोकांकडून आणि लोक देतात पण सहज देतात म्हणजे लोक लोकांना काहीच वाटत नाही की आपण काय करतोय कुणाला पैसे देतोय आता हे स्ट्रॉलॉजी ऍप वगैरे जे आहेत त्याच्यावरती पण ते लोक फक्त पाच मिनिटाचे ते पन्नास रुपये घेतात पाच मिनिट बोलण्यासाठी विचार करू तु मग त्या किती कमवत असेल आणि त्याच्यामध्ये मला एक अनुभव आलाय की त्यांनी मला सांगचारलं की तुमच म्हणजे लग्न होऊन पण. मला म्हणतात की पन्नास हा तुमचं या वर्षी तुमचं लग्न होईल. अरे बाबा माझं लग्न झालेलं आहे.
हम्.
असं म्हणे त्यांना काहीही माहिती नसतं तरी हा तुमचं यावर्षी लग्न होणार आहे तुम्ही काय. त योग आहे आता नंतर म्हंटलं बाई माझं लग्न झालं.
हो ना प येते शेवटी. आणि बिझनेस येतो बोलायला गेल तर.
हा मग त सांगते म्ह नाही त्याच्यामध्ये भविष्य सांगणारे ते लोक होते म्हणजे त्यांनी. जिच्यासोबत मां बोलणं झालं ती चांगली ती म्हणते मला एवढं वीस वर्षाचा एक्पिरियन्स आहे म्हणते. आणि मला म्हणते की तुझं लग्न होईल तुला योग आहे लग्नाचा.
बस. तू आता ही गोष्ट सांगितली ना त्याच्यावर मला एक प्रसंग आठवला बघ. म्हणजे बहुतेक तू पण बातम्यांमध्ये ऐकलं वगैरे वाचलं असेल. की एक आयटीतलाच माणूस होता तो कुठ तरी लंडनला. गेला होता तो जॉब साठी वगैरे आणि. इकड आला असेल म्हणजे त्याच थोडीशी परिस्थिती झाली असेल बिकट वगैरे काही माहीत नाही. पण काही काही लोकांचं कसं असतं ना ते बिकट परिस्थितीमध्ये त्यांना व्यवस्थित मार्ग सापडत नाही. मग त्याने काय केलं असं कुठल्या तरी बा बुवाच्या नादी वगैरे लागला आणि त्याने सांगितलं की हे असं करावं लागेल तुला घर ब. लागेल त्याने अक्षरशः म्हणजे तो त्याच्यात एवढा आंधळा झाला ना त्याने घर. पण विकून दिलं तिथलं लंडनच पण इकडे आला ना तर इकड पण त्यानी काहीतरी श वगैरे विकली म्हणे आणि त्याला अशी वेळ आली की तो म्हणजे याच्यावर भाड्याच्या घरात राहायला लागला. तेव्हा त्याचे कुठे डोळे उघडले तोपर्यंत सगं प्रॉपर्टी मला वाटतं त्याच्या मुलीला काहीतरी आजार होत. आता त्याच्यासाठीच होतं.
हा.
हा एवढं म्हणजे मला पण शॉक बसला की ऍक्च्युली आयटीतले लोक असे विश्वास नाही ठेवत कोणावर. जास्त कर कारण माझे मिस्टर पण आहेत ना पण तो क आणि मेन म्हणजे तो विदेशात गेलेला असून सुद्धा त्याने असं केलं म्हणजे बघतू
आल्ली म्हणजे तेच ना कोणीही कुणावरही विश्वास ठेवतो म्हणजे अंधश्रधे म्हणजे निर्मूलन म्हणजे एवढं कलं पाहिजे ना कि आजकालच्या जगामध्ये तेच चालू आहे. म्हणजे हा बाबानी सांगितलं इकडे तो वास्तुशास्त पण म्हणजे असत वाचतू असं नाही की वाचू नसते. तरी काही लोक किती घराच म्हणजे पूर्ण काया पालट करतात घराचा म्हणजे वास्तूमध्ये सांगितलंय इथेच हे करायचं वास्तूमध्ये सांगितलं तिथेच हे करायचं म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या वास्तुनुसार लोक घरामध्ये वगैरे ठेवतात म्हणजे कलर असुदे घराचा किंवा काही असू दे सगळं लोक ठरवतात म्हणजे लोक एवढं ह्याच्या साठी मागे लाग निदान एवढे हे करताय आताच्या काळात
तर वाटत हा सगळा म्हणजे बिझनेसच झालाय आणि आता तर काय नवीन आत्ताच निघालय की किचन ओट्यालात काय ते काळा दगड लावू म्हण आणि आधीपासून तर मी तरी बघत आलेली की काडाप दगड दिसतो मला जास्त करून किचन ओट्याला वगैरे
तेच म्हणते मी म्ह जे आधीचे लोक काय आपले लोक आपल्या आई वडील वगैरे त्यांनी तर अ कशा म्हणजे किती आपले छोटे घर वगैरे आणि अ बुई वगैरे असायची घराला किती म्हणजे कशे लोकांनी ऍडजस्ट केलं, मी आता केलोय म्हणू एक
हो ना आणि ते दिशा वगैरे असं गावाकडे कुठं असत तस दिशा बघून घर वगैरे बांधतात, अ.
म्हणजे नॉर्मल म्हणजे आपल साध्या पद्धतीमध्येच होतं सगळं आत्ताचे म्हणजे साऊथ, नॉर्थ, ईस्ट, वेस्ट डोक इकडेच करायच. तिकडेच झोपायच पाय इकडेच पाहिजे.
तेच ना. उलट एवढे सगळे म्हणजे मी म्हणते ना एवढं सगळं पालन करून पण लोकांना बघा आजार वाढ तात हार्ट अटॅक वगैरे म की ती वाढतय म्हणजे पालन करून पण आणि त्या मानाने आधीचे लोक सुखी होते हाय की नाय.
खरच खूप सुखी होती त्यांना आजार म्हणजे अजूनही ते लोक ठणठणीत आहेत. खर तर आपल्यापेक्षा तरी ते लोक ठणठणीत आहेत. आपण थोडस काम केलं की लगेच थक तोय दमतोय, झोपतोय, असं चालय.
तेच. हो चालेल हो छान वाटलं मला. हो तुझ्याशी बोलून छान वाटलं, धन्यवाद.